आवांज येईनां तुझां
आवांज येई नां
हां बारीक यांयला लागलांय लई
आलांय अगं आवांज बारीक ठेवले
आंला कायं मंग हे करूंन कायं नाहीं बघं चालूंय बघं कामं
चहा झालां
चहा झालां तुझां
नाहीं अजूंन जूंन पिणारं
हम्मं झोपूंन उठलांस कायं
म्हंजे कुठल्यां टास्कंच बघालतो कां
हां दिदीचां फोन तुझ्याकडे कसं कायं मंग
ति जा फोन माझ्याकडे जागे टास्कं मी ती मम्मीच्या नंबरवरूंन ती टास्कं करतं होती नां आंधी
हां किती राहिलेत कॉल अजूंन
अगं कायं झालं मी कनी कायं केलो म्हणजे माझ्यां फोन वरूंन एक एकदां कसं तिलां फोन लावूंन म्हणजे कॉलवरं आम्हीं बोलतं होतो
हां हां
आणि तिझं टास्कं आणि मी माझ्यावरणं एक दिवसं लावलं तिच्यावरणं तरं ते एकशे ऐंशी मिनिट कंप्लीट झालंय म्हणलं गं
हां मंग ती लिमिट हांय वाढतं ती
अगं तसं दाखवलं ते माझ्यांवर पणं एकशे ऐंशी मिनिटं कंप्लीट झाल्यां पणं शेवटच्या पंचवीसाव्या कॉला एकशे ऐंशी कंप्लीट झालतं माझं त्यामुळें ते डायरेक्ट माझं आपोआप बंदच झालं गं फोन फेन टास्कं यांयचा पुढचां आणि पणं टास्कं अजूंन पुढं दाखवांलत पणं ते कणी मी माझ्या नंबरवर लावतांना ते तसं दाखवां लागलं मलां कायं वाटलं तिचं पणं कम्प्लीट झालं असेल गं
हां हां
तरं तिचं कॉम्प्लिटचं झालं नाहीं मंग सरांना विचारलो तरं सरं म्हटलं अजूंन तीचं कंप्लीट ते झालं नाहीं तुम्हीं दुसऱ्यां नंबरवरं कुठंला तरं कॉल ज्यां नंबरलां लावातो कणी एकशे ऐंशी मिनिटं झाल्यांस कां तरं म्हणजे त्यांमुळे लागतं झालंय तुम्हीं दुसऱ्यां नंबरवर ट्रांय करां मलां दुसऱ्यांच्या नंबरवरं ट्रांय करां लागलोय निक्किला लावणारं निक्की म्हंटली माझं ब्लॉक केल्यांत म्हंटलीत तिन्हीं
होयं ते निर्मळे न्हवं
निर्मळचं ही आमची गावांतली
हां होयं मी पणं विचारलो कांल तिथं ब्लॉक केलंय म्हंणे ते कार्याचं
ती म्हंटली मी माझं मी म्हणलो अगं टास्कं कुणांला येईना झालेत म्हटलं टास्कं यायचं बंद झाल्यांत ते कांहींतरी च्यांमुळे
तरं एक दिवसं येतंय चार दिवसं बंद होतं
नाहीं मलां किती दिवसं झालां आलंच नाहीं टास्क टास्कं झालं आलं नाहीं फोन तेवढे राहिलं म्हणुंन मंग आंता हे करांयला लागलोय अगं ते व्हॉट्सअँपला सारखं ते मिस्कॅर झाले अं तिचे फोन फेड टास्कं कंप्लीट करां कंप्लीट करां म्हणूंन सरांना विचारलो तरं सरं म्हणलं दुसरे कोणांच्या तरं करां म्हणूंन निकिला करणारं होतो तरं ती म्हटली माझं फोन ब्लॉक केल्यांत अगं ब्लॉक कसं कायं केल्यांत म्हणजे
ते ट्रान्सी कुठलं ते वॅलिडेशनच काय तरी केले वाटत ग.
हम्म.
हम्म तुझ आप तुझं पण हाय काय वॅडिटेशनचं.
माझं दिदीच्याला वैलिडेटन आलेय माझ्याला ट्रान्स्क्रिप्शन आलय.
मला पण तेच आहे ट्रान्स्क्रिप्शनच आहे.
ब्लॉक कस काय केल्यात खरं तिला?
ते कायतरी चुकीचं केल्यावर ब्लॉक करणार म्हणुन मेसेज टाकलेलीत की ग मधी हेला व्हाट
हा हा हा हा.
ते केली असतील.
हे काय चुकीचं करायला देतं त्यात हे?
काय माहीत बाई नुसत समिट करत जातोय बघ मी तरी.
होय हाय समिट होतोयच की टास्क कंप्लिट होतोयच की.
होय काहीतरी असेल त्यांचं.
का तर केलं असेल का तर चुकून दाबली असेल ते का तर झालं असेल.
पेमेंट किती आलंय तुला?
कुठ माझं पेमेंट नुसत दाखवच ना नुसतं माझ टास्क आता करून घेताय परर जोपर्यंत ते ट्रान्स्क्रिप्शनला कस होतय सांग माझं जोपर्यंत हे होत नाही पूर्ण चेकिंग होत नाही. तोपर्यंत पैसेच येत नाहीत माझं.
हा माझं पण तसच हाय पैसेच देत नाहीत लवकर ते व्हॅलिडेशन ला कसं हाय. सांगू पन्नास केलं कनी लगेच मी
लगे तिथं त्यांजे किमान पेंडिंगला तर दाखवतय. कि बाबा तुमचं तुमचं एवढं जमा आता दिदीच्याला कनी असं पन्नास इकडं कम्प्लीट केलो कनी इकडं अ पेंडिंग लगे अमाऊंट तेवढी दाखवते. तीस रुपये तीस बतीस रुपये तीस पस्तीस रुपये पर्यंत पन्नासाला हेला तीस बती तीस रुपये काय तर मिळतय ग ते ते लगे तिथं दाखवतय. रुपय जमा झालेला आ ऍड होतय त्यात. आणि हे ऍप
होय आपलं नाही आमचं नाही तसं डायरेक्टच येतय पेमेंट.
एव सगळ्या अमाऊंट पडत्या.
हम्म एकदमच पडत्या माझं पण तसच होतंय.
माझं तर माझं मागचच किती आता मी माग मधी एकदा टास्क आलत तेचच अजून माझं अमाऊंट जमावायची हाय. पाचशे काय साडे पाचशे रुपये हाय त्यानी ते पेंडिंग मध्ये अमाऊंट पडलीय अजून जमाच व्हायची हाय.
माझं मग तसच दाखवालंय प्रोसेसिंगला दिवस मध्ये असतय ते.
प्रोसेसिंग मध्ये लय दिवस आहे व्हॅलिडेशनच पण प्रोसेसिंग मध्ये व्हॅलिडेशनचं कस हाय सांग डायरेक्ट प्रोसेसिंग मध्ये लई दिवस दाखवतय जमा हुतय हुतय ऍड होतय होतय खर लवकर लवकर पैसे जमा होत नाहीत खात्यावर. आपलं कस एकदमच ते दाखवतय आणि दा दाखवल्या दाखवल्या एक दोन तीन दिवसात कनी लगेज जमा होते ते च होत नाही नुसत दाखवतेच दाखवतय. पैसे जमाच होत नाही काय तर तिच किती दिवस झाल पंधरा का वीस दिवसांन पाचशे रुपये जमा झाले तिच्या खात्यात. आणि फोन अ फ्रेडच टास्कच पैसेच आल नाहीत.
हम्म माझं तर काय नाही हा
ते मध्ये कसं यालत ते एकेकांच कॉल अस डायरेक्ट ते इनव्हॅरिड स्ट्रिंग स्ट्रिंग मध्ये यालतं कनी त्यात एक हीच सात आठ कॉल कर त्यातच गेल्या तीचा डायरेक्ट.
माझं पण आ ग मी पण लय कॉल केले नाही, त्यामुळे मला पण जास्त काही मिळालंच नाही त्याच.
नाही कॉलच केलोय की मी माझ ऐकशेअंशी मिनिट झाल्यात माझ आल्यात कॉलच पैसे एक हजार हजार रुपये तर कॉलचा आला असेल माझ कॉलच. काय कर हिच कॉलच कणी थोडं कॉल झालं एक तीन चार कॉल केलो आणि त्याच्यानंतर सात आठ कॉल कनी सलग ते इनव्यालेस्टिंग मध्ये गेलं त्याच्यानंतर एक दोन तीन कॉल केलो आणि ते एकशहाऐंशी मिनिटचा मेसेज आला पण मी केलोच नाही. फूड कॉल कोणाला झालय वाटलं म्हणून आणि आता सर म्हटलंत काल मग काल तेवढं एक दोन तीनदा तेवढं जर ते सौऱ्या संघ बोललो ते तेवीसभर झालं कॉल किती झालं हो त्या पण. त्यातल एक ते काय निकीला लावालतो तो लागलाच नाही तो कॅन्सल झाला, तो पण धरतय काय मग ते विभूतेलाच तर लावायला पाहिजे, विभूते पण कुठ कामात असते इकडें तिकडं.
करत नाही काय ती टास्क.
काय माहत नाही गं, करत्या ती पण टास्क खरं मला तिचा का फोण आलाच नाही, मला तेवढं म्हणली एकदा तुला कार्य ॲप ला करतो म्हणली, साधा कॉल केल्यानंतर म्हणली सा रेग्युलर कार्याअॅप तुला कॉल करतो म्हणली. वेळ मिळाला, मी काय म्हणलो तुला वेळ असते तेव्हा साधा कॉल कर आधी.
हम्म हम्
आणि मग कार्यऍप आपला कॉल कर म्हणलं, करतो म्हणले आणि केलीच नाही. केलेच नाही. तिचं पण कसते कुठलं ते कुठल्या आपण कं विजिट ला मी गेलतो बघ. त्या कंपनीचे ते काय काढल्यात की तेव्हढी ट्रेनिंगच काय होतं.
काय काढल्यात?
त ट्रेनिंगच काहीतरी हे होतं का म्हणजे अ हे काय होतं बाई ते. ति कोण कोण कोण कोण जॉईन झालते ती त्यां जम हे हुतो मग ते तीज क्लास असते सकाळी ते ऑनलाईन त्यांच ते-
होय तुम्ही करताय काय मग?
नाही बी मी काय.
हा.
पाच हजार का सात हजार भरून नुसतं.
भरायचा होय पैसे पहिला.
हा आपण भरायचं पाच हजार का सात हजार कोण म्हणते पाच कोन म्हध्ये सात. सात नीकी म्हनली मी तर पाच भरलोय माणसी माण- सात हजार भरायचे होते नवं, काय काय चालेल त्यांच
ती नीकी घरात बसून तर काय कराल म्हणून ते केलतस अस-
हम मग तेच कील्या घरातसून काय करायचं, कोण कोण हायत वर्गातली पण
हम्म परवा आलता ना व
आल्ते कि तुम्ही गेला असाल की आम्ही येऊ पर्यंत, काय गडबड लय गडबड. तुम्हाला ते जायाची.
आता होतासा तुम्ही, वाट बघितलो पाच मिनिटं काय येनासा बाहेर मग गेलो.
आता कुठं हुतो?
तुम्ही तेच कि ते काय हे द्यालतित ते.
कवा मनाल्यास काल नवं.
काल काय कालच वाढतं की.
कालच की ग आम्ही किती ला आलो साडे अकराच्या पुढं आम्ही आलतो तित. तर कॉलेज
हा, आमी तवा जायालतो.
तुम्ही गेला अस विषय म्हण नाही त्या गेल्या म्हणल्या विषयी.
हम्म.
थांबलेली विशाल त लोक रागा आमची बस जरा लेट आली की त्यामुळे लेट झाला याला. ते पावसाचे बस तटलेली गं, कुठलं कुठलं कॉलेज टाकल्यास?
एकच टाकलोय.
पर्सटेज
तुम ऐंशी.
ह मग काय, मग चालतय, मग भेटतय.
तुम्ही टाकलायसा काय?
आम्ही टाकलोय दोन तीन,, अगं भाई पाच, पाच सांगितलेलं तनी चारच तरी टाकून आलो.
होतय तर म्हणलीत काय ऍडमिशन तितच.
त्यानुार तुम्ही कॉलेज टाकायच. पाच सात ऑप्शनला तुम्ही कॉलेज टाकून ठेवा, पर्सेंटेज हाय किनी त्यांना काय ऑप्शन म्हणजे, हाय त्याच एकच कॉलेज टाका म्हणल्यात पण पसेंटेज कमी हाय त्यांना, कॉलेज तुम्ही टाका काय होईल ते होईल म्हणजे, शेवटच्या राऊंड पर्यंत ट्राय कराच म्हणत्यात. नाही तर मग काय, नाही मिळालं नाही मिळालं कॅन्सल.
हम्म.
कॅन्सल करायचं, कोण कोण आल तसं मग.?
मी आणि आंजीच आलतो.
स्वाती आली नव्हती?
नाही, एम सी ए चं आजापासनं चालू झालंय वाढतं.
आजपसनं झालं वय.
होय.
त्यांच पण स्वाती चालु व्हायचं. सल गेणार रे म घाट माट माहती येत आता
होय घाट मॅडम. हाय नवं.
हम्म. कायता की काय कोणार मला बिसर
हम्म अभिनंदन सर हायत.
हम्िसर आहे का त्यामुळेडा का विषय नाही वळखीचे आहेे काय वाटत नाही ग, आपलीच हाईत ते आपलं असल्या सारखं इथं जसं आपलंच डिपार्टमेंट होत क नाही, तसं तिथं पण आता शेवटी ती मॅडम गेली मॅडम बोलत्या लय आता आमही पण परवंड गेलतो का विचारायला म्हणजे काय निकी आणि हर्षाचेच विचारायच होत दोघींच की खर विचारा गेल तो काणी सगळ सांगाल ते विचाराल त्या मला सगळ मस्त बोलत बोलते ती चांगल ते आपल्या सग कवा ठेचनीन ना बोलतच नव्हती विचारत आपल्या स कव्हा ती एकीला वाकड्यात बोलल्या बोलत नाही आपल्यासी नीट बोलत त्यामुळे काय वाटत नाही
हम्म
आहेत वर्गातील पण तिथे ऍडमिशन घेणार आहेत डगडी च
हम्म
बघ काय काय करतात तुमच
बर बर होय तुम्ही दोन्हीला पण टाकलाय का एम सीला पण टाक
नाही मी पेपच मी एम बीएच गेलता
हा निर्मळे ना
तिने एमबीएस तेवढं भरलेय एमसी ए ला पण तिला मार्क कमी आहेत खरं एम जी चा कट ऑफ लयच आहे ग जास्त त्यामुळे तिने एमसीए भरलीच नाही एम बीएस थोड भरल बघा एमबीए ला पण घेतल तर डिकेटीत मिळाल तर घेणार आहे नाही तर घेणार नाही मग
हां हां चालते की
हम्म चालते किती मिनट झाली दहा मिनिट झाली.
दहा मिनिटं झाले
झाले दहा मिनिटं बघुया ना मग काय होते ऍडमिशनच
हा हां
दोन तारखेला काय हे लागणार आहे ना
दोन तारखेला कधी लागतय काय माहित लिस्ट आता
अ नाही दोन ते तेव हे होता ग्रुप वर पाठवलेले त्यात एक होत की दोन तारखेला काय तर लागणार आहे म्हणुन म्हणजे लिस्ट ऍडमिशनच याच कुणाला मिळा लागणारच म्हणालती ती बघुया म्हणला आता आई‌ म्हणे रविवारी तुला कधी म्हणलय होते -
होय
का असल बघुया आणि काय होतय रविवारी आल तर मान काय घेऊन जाते करते
हा हा हा हां हां
हं